हॅलो! हा.
अगं ते टाकून बघ व्हॉट्सॲपला.
हा.
म्हणजे ते आपल्याला सांगत्यात.
हा हा.
मग बघूया काय सांगतात ते.
टाकते घे मे.
हा हा.
मग बाकी काय आणि.
निवांत बघा.
कुठपर्यंत आलीया तयारी.
झाल्या सगळी आता जायच म्हणते, बगूया मग आमचे बाबा कधी घालवतात मला, बाबा जरा बाहेर गेल्यात. आता आलो की घालवतो बोल्यात.
हम, हम.
म.
का नाही मग.
आता जेवलेली भांडी घासायची, फरशी पुसायची आहे.
हम्, हम.
ह
काय केलंस आणि? काय नाही बघ निवांत.
अं, हं तुमचं बाळ काय करत आहे?
बाळ झोपलय.
हा, हा.
मग.
काय आणि?
काय नाही बघा. काय असच निवांत, आता कॉलेज चालू होईल.
आ, हं बारावीला ना?
होय.
फॉर्म भरला नाहीस?
भरलाय की.
कधी?
आता मध्ये आठदिवस झालं.
आ, हा.
मग काय विशेष?
काय नाही ब. आज विशेष, तुमच्यात असल आज रविवार.
होय.
आज रविवार म्हंटल्यावर का विशेष आहे का?
नाहीय काय विशेष. आता आहेत पुढे दोन -तीन दिवस, म्हटल्यावर कशाला आता आणि, आता खाल्लंय काल परवाशी.
हम्, हम्म.
तुमच्यात आहे का?
नाही आम्ही पण परवादिवशी खाल्लोय.
हम्म, हम्.
काय कार्यक्रम आहे काय?
नाही इथून गाडी कुणाची गेली बाई
हा हा
मटन चिकन करतेस का?
एवढं पण का करत नाही मी.
हम्म हम्म
येत पण करत नाही. एवढं जमत एवढं पण जमत नाही. कोणती
मटन ची नाहीतर चिकन ची
तुम्ही स्वडा शिकवा की आम्हाला
तुला कसली पाहिजे सांग सांग तू
कोणती पण सांगा मटन सांगा चिकन सांगा.
हम्म ह आवडतय चिकन मटन
आवडतेय की?
हम हा बर आधी काय करायचं मटर चिकन घ्यायचं.
हा
चिकन पासून आपल्याला काय काय बनवताय ब येतय बघ चिकन लॉलीपॉप चिकन बिर्याणी परत आणि ग्रीन चिकन आणि कोण चिकनचं सूप
हम्म
मग आपण चिकन चिकनची अ बिर्याणी सांगतो तुला ऐक.
हा
चिकन घ्यायचं चिकन मध्ये आले लसून पेस्ट
हा
हिरवी मिरची टॉमेटो अ परत लाल तिखट धनेपूड जिरेपूड अ परत पुदीना
हम् हम्
हे घालायचं चिकन ला दही लिंबू
ह ह
असं घालून मॅरिनेट करत ठेवायचं थोडा वेळ आणि आपलं बिर्याणी साठी लागणार तांदूळ असत्यात माहितय कोणतं पण ते घ्यायचं.
ते काय कराच ह दोन मिनिटं दोन मिनटं
हॅलो!
हां
बाळ उठल ना.
हां हां
मग तो रडत होता म्हणून गेले होते.
मग
मग ते कणी अ कोणती तरी बिर्याणी तांदूळ घ्यायचं. मग ते थोड थोड्या वेळ आधी पाण्यात भिजत ठेवायचं. आणि नंतर न काय करायचं त्याच्यामध्ये अ ते अ गार पाणी टाकून त्यात खडा म गार पाणी आधी उकळायला ठेवायचं. त्यात खडा मसाला टाकायचा आणि त्याला उ उकळी आले की भिजवलेलं तांदूळ त्या उकळीत पाण्यात टाकायचं आणि ते ऐंशी की ते नव्वद टक्के बिर्याणीच तांदूळ शिजवून घ्यायचं.
हां हां.
हे शिजलं कनी तांदूळ हॅलो!
हां
ऐंशी ते नव्वद टक्के शिजलय काय ते
बाळ का रडायलय तुमचं?
झोपून उठलाय म्हणून
हां हम्म
ऐंशी ते नव्वद टक्के शिजलेलं तांदूळ असतय की नई ते बाजूला काडून घ्यायचं मग चिकन ची ग्रेवी करण्यासाठी ठेवायची. चिकनच्या ग्रेवी ला काय करायचं अधिक बारीक बारीक कांदा कापून घ्यायचा.
हां
बारीक बारीक कांदा कापून घेतला का नई तो चो थोडस तेल घालून त्या तेलात तो कांदा टाकायचा.
हां
आणि त्याच्यानंतर त्या तो कांदा भाजला की त्या टा ते चिकन जे आपण हे केले क नई मॅरिनेट कराय ठेवले कनई ते ते ओतून ते थोडा वेळ शिजवून घ्यायचं.
हां हां.
मग ते शिजवून घेतल्यानंतर ते शिजलं की त्याला बाजूला ठेवायचं. मग थोडासा कांदा उभा चिरायचा आणि असा लालसर रंगावर तळून घ्यायचा.
हां हां
कांदा फक्त.
आणि त्याच्यान त्याच्यानंतर एक मोठस पातेल घ्यायचं. त्याच्या खाली भात टाक टाकायचा त्याच्यावर त्याच्यावर मटणाचा थर चिकनचा थर टाकायचा म्हणजे कप्प कप प करायचं.
कप करायच समजलं.
हा वर्णतळेला कांदा टाकायचा.
हां
आणि आधी मध्ये आधी म फूड कलर असतात ना आपले
हा, चल मग, हा.
कल केशरी.
हा‌,
कलर असतात ना? ते त्याच्यावरन टाकायचे.
हा हा.
आणि त्याला अ आपलं झाकण पूर्ण पॅक ठेवायचं नाही तर मग कणिक असते ना आपली चपातीला करतो त कणिक
हा.
ति कणिक बह्तेकनी पात्याल्याच्या लावली तरी चालते.
हा हा.
आणि घट्ट झाकून असं ठेवायचं एक दहा पंधरा मिनिट उभी, ते पातेल तस ठेवायचं नाही खाली तवा ठेवायचा हा.
बोलकी. हॅलो!
तवा ठेवायचा तवा वर ते पातल ठेवायचं.
हा हा समजलं समजलं.
मग झाली आपली बिर्याणी तयार.
हा हा.
बर बर.
बाळ खूपच रडाले आता.
होय आत्ता उठला नाही तो. तू केल तस कराय, तुम्ही करता का नाही?
हो करतेय की आमची मम्मी करते की.
कशी करतुया, करत्यात?
हा ती मम्मी करते, पप्पा करता. मम्मी मम्मी बघ अशीच बऱ्यापैकी करते तुम्ही सांगितल्या पैकी.
हा हा.
मग काय, चाललंय बघा.
बर बर.
हा हा. बाळाला किती वर्ष झाले? हॅलो!
आहे
बारा महिनेचा आहे का आता?
होय.
हा हा.
ठीक आहे.
हा हा.